हॅलो
काय चालू ये?
काई नई टमाटे बांधु राहिलो.
हा का घरीच बांधू राहिल्या का बाया लावेल ये.
बाया लावेल ये ना.
कितीक बाया ये कान?
काय आता नेनच हे
हा का आमच्याकड तर बाया येईना.
काय चालुये तुमचं?
आम्ही आद्रेखीत बेड यंत्र आणलं आद्रेखित इतके यल उगले त्याच्यात पुढं ते यल उपटीले, ते सारे बेड झाकले आता. लई जड चालले ते उपटाला बी कोम, कवळे कोम. कवळे कोम हे मोडू ऱ्हायले आता बायला फोन केला आज. सासरी बुवा म्हणतात कुड पाऊश येऊ ऱ्हायला चोट होईन त्याला बायां पायाल लावा. म्हणलं आता त्याला बाया पाह्यला लावते काही त्याच चाकल्याच नई म्हणलं आपले त्यांचे अर्धे दोन्ही पैशे जात ते आर्धे आर्धे
हा
ते ऊन पडेल ये. रस्ता चांगला ये.
निंदून घ्यायचंन तवर.
रस्ता आता हे जरशीक म्हणलं आता दोघी जणी परवा हा म्हनल्या. आन त्या नांदराबाद च्या बाया म्हणे आम्ही सात आठ दहा जणी ये गुरुवारपसून येऊ म्हणे. आम्हाला आव्वल दोन दिवस आव्वल फोन केला असता? त आलो असतो म्हने आम्ही आजच आजपासूनच ऊस लावाला गुतलो म्हने.
हाव का?
हम्म.
मग काय चालूया खी?
काही नाही आता हेच चालू हाय, आता यंदाचेच काम आले आम्हाला लय आले यंदाचे काम लय आता.
मग आता उघडावा आहे, तोवर लोक नि घ्या.
आता उघडा ये तर लोक पण मी आता हे अस मधीच दुस दुसर काही काम निघतना ते करा लागत, काही तुमच्या सारख्या म्हणल्या त्यांच्या इड कामाला जा लागत नई गेलं तर लई रागा यात्या मगजून बायला
ये रागत येणारच येना कधीच्या मध्ये. कधी जेव्हा तेव्हा आणल्या तर हे असं लागतं.
पण मग, इंकड पडितायला लागतय आमच्यात हा, तुम्ही म्हणल्या पण, नाही जमला आमच्या तो येना यायचच नाही जमलं, काय करा तरी.
आम्ही येऊ.
मग तुम्ही येऊ, पण मग आता तुम्ही आले तर बरं होई उद्या परवापसून.
हो आता आमचं कसं जमतं, कसं नाही.
आता तुमचं आवरलं पाहिजे ना? आता तुमचं काम राहत मग, आम्हाला त्याच्यामुळे काही म्हणत नाही येत.
ह. हो पोर आली का शाळेतून?
आली असती ना आता किती वाजले काय माहीती?
हम्म
आले असणार जेवणं बीवन करतील पोर.
हं हं आमची तर जेवतच नाही बाई.
काय, श जेव्हा त्या आमची लहानी पोरगी तिला लागते भूक. पण मोठलेच खात नाही. तिला निघून निघून खाई. ती तरी आली का, कशी बी हातपाय बीतपाय धुऊन लावती.
म्हणलं, आता पुरणाच्या पोळ्या खाते. आन पुरणाच्या पोळ्या करून ठेवेल पोरांनापण, पोरं काही पुरणाच्या पोळ्याला काही खाता का नाही काय माहिती.
आता दूध, बीध असलं तापून, बिपून ठेवलं असतं. तर खाल्लं असतं पोरांना नु त्या पुरणाच्या पोळ्या नरड्याला फासल्यावाणी होत्या ना?
हा.
काय होतं काण पुरणाला?
पुर्णाला का? केलं खाव वाटलं तर.
मग असं दुपार पुरण करून खाव्यात तुम्ही तर वावरताच जाय. आणि पुरण कस काय? करून खावू राहील्या.
हा मग आता केलं ना ओ.
ते कोणी पाहुणे रावळे आले तर मग म्हणलं, हाय बाई आता एकत कारण की आपल्या शेत करायचे किती कादर येऊन राती, करून खायला टाईम नाही.
चालूच राहत्या मग, आता करून खायला टाईम नाहीतर मग कधी करून खात्या?
पण मग निमित लागतं ना, माणूस म्हणतो. नाही नाही तेवढंच टाईम हाय, पटकन आवरलं पाहिजे.
हो.
कसा राहतो. कारण की पाऊस उघडावाय तोवर लोक पाऊस चालू झाल्यार काही
पोरावाणी करा, म्हटलं मग करू खा.
आता पोर काय शाळेत जायल होते. नुसतं पुरणाच्याच पोळ्या केला काही, आंबे बिंबे आणायचे, रस बीस करायचा तो?
आंब्याला आता पाऊस पडला. त्याची आळया निघत. चांगली नाही निघत या दिवसा आता.
होय चांगले गोडाऊनमधून पोन आणले गंज भारी राहते. खात्या लेकर, बाळं आता खा तीन हाय तवरलोक आंबे, आता काय संपतच आली, आता थोडीफार राहते.
मग त्याच्यामुळेच ते खराब राहत्या.
हा पण मग चांगले पोन आणलेत राहते ना.
तसेच खाय आवडत्या निसतं पुरण खायला.
नाही तर चांगलं तर आवरून बिवरून तूप टाकून, पुरणाची पोळी तयार करायची त्यांनला.
ह पोराला गावरान तूप नाही आवडत, निसतं पोळी आवडती, नायतर पुरण आवडत.
हं हं पुरणच द्यायचं नुसतं शिजवून, पोळ्यात तरी कशाला घालायचं? कस गं, कस करता तुम्ही. पुरण आम्ही ना साखर टाकीतो कोणी कोणी? दयाच आवल काढीत तर मग परत तिथं.
नाही बाई, आम्ही साखर टाकली मग, काढीलं पर ते डाळी
आता काही कोणीच होतं लय निट हाय हे डाळच काढतं म्हणा पण मग कोणी कोणी डाळ चांगली, गाळ होऊन देत आणि तशीचडाळ काढीतात साखर टा घेत त्यांच्या.
नाही नाही काय निस्त‌ आठ आठर बाटर ले, आणि उरल ति डाळ. तसंच काढलं मग, साखर टाकून हलविला होता.
कशान झालंय, पावसात बिवसात भिजले होते का हरभरे?
ते काय पण ऊन्हात जादा, टाइम वाळय तेच्या मुळं.
नाही पावसात भिजले राव होते, हरभरे घरी भिजलेले का चांगली.
हरभरे भिजले का म्हणते, जमलेच नाही ते डाळी.
हा का आलाता एक होता, तिकड गेलो एक इकड आलंत आले काही. काय हुकुमी आहे काय माहिते, आमच्या पोरायचं अजून दोन् घरीचे.
नाय दोन तर लगेच आज तोंड दाखवीत नसेल, तुमचे काय भानगडे.
काय माहिती दोन कोण येईना, इकडे काही समजत नाही.
हां का काही जादू मंतर तर, नाही झाला तुम्ही.
काही नाही झालं काहीच नाही, मिस्त म्हणलं सकाळी शाळेत का आलय. कां अभ्यास करायचां हे, करायचं ते कराचं
ह हम्म जेवणं बिवणं करते का नाही गं ही?
महिती काय केला, काय नाही देणारा. आत्यांना म्हणलं होतं, डबे डुबे घासा, कपडे कपडे नेटला हिटर बिटर भरात, ती इकडं पोकळ काय काय नाही.
हम्म. त्यां त्यांनला आहे ना, शिस्तच नाही राहिली आता.
ह ते पाहाचंय आता. ते फोन केलता, तर आता मामाला तर ते मामा सरला फोन करणार होता नाही तर, मग रविवारी जाणारे पाहू म्हणे दोन्ही पोरांचे तिशाच आणायचे.
काय फायदा आहे, रिकामं एवढस का अभ्यास करीत ना, काही करीत. निस तर पैसे पैसे. हे दररोजला काही छा द्यायचं का, आम्हाला ते आणून द्या आम्हाला ते आणून द्या. काय फायदा का, त्या शाळाचा तरी.
अभ्यास नीट नाही काय नाही, येडं कामा सारखी काम करू लागतात पैसा भरणारे चुकतं. कत नाही. तेव्हा तुम्ही इतक काम करून इतकही पैसे भरणं सोपं नाही तुम्ही ताण घेऊ नका, कोणाला ताण देऊ नका. त्याच्यापेक्षा काढून घेतो मी माया हिशोबाने करतो म्हणे आता. पाहू नाहीतर दोन चार भाकऱ्या वीक तरी येऊन देऊ, मग काय तेवढीच मदत व्हावी ना आपल्याला.
डोंगर जवळ.
आन आणूदेत. की लोकं गण चिकलाच पाण्यांनं पळू राहिली, त्या तिड त्या बाकऱ्या चोरू राहिले आमच्या वावराजवळच. मग खुद लोक बी भांडाला येत ना, घरी खुद भांडणं मारत जाते. आम्ही काय रिकामे, भांडण मोडायला.
हौव काय बरं आहे मग द्या. भां भांडाल तरी, एवढं काम राजा झे.
मन नाहीतर गार्डन घेऊ, दोन-चार काहीतरी करू आता ते येताय आता. ज.. आता शुक्रार आहे ना.
हां.
हा शनिवार रविवार, रविवार वागळे सर तिकडं लय निवांत हाय. अन तो भी रहे ते निवांत ते म्हणी जातो न येतो सोडुन मी.
ह हा दोनच दिवस सांगेले रविवार पर्यंत सांगेल होत आम्ही आमच्या पोरायला हम्. आता काय माहिती सारे, एका शाळेत ना तुमचे आमचे.
हा एकच हाय, पण आता ते लयच चाळे करायला लागले. काय करता डोक्याला ताण करून?
रविवार सांगेल होता आम्ही, मग रविवार लोकच पाहणार आहे आम्ही शाळाचं अभ्यासाचं. काय करायचं काय नाही त्यांनला तेच विचार.
आता तुम्ही नाही तुम्ही बाजारा घरी त्या लोकाकून काय फुकट पैसे त्याचा एक एक रुपया कराय लागतो की आम्हाला हे लोकाची वावर बिना खाल्ले पिल्याची पेरा लावत्यात, ते काय तिथं फुकट येणार आहे का लोक कोईना कामं करून घेत्यात पैसे देत नाही. एक एक रुपया साठी लोकाचे हेड बिना खाल्ल्या पिंल्याचा फापता तुम्हाला बाजारायमधी रिकाम खाल्ल्या पिल्ल्याचं वजे व्हा इकतो काणी इकत माल तो टेन्शन काय होत न काय नाही सारं टेन्शन अन काय रिकाम बसा
ते तर हायचे ते नाही करायला लागलेवर मग काय करणार तरी काढून घ्यायचं.
गणज हींमत लावली होती गण सारे बोलले होती एवढा शाळात टाकलं गंज दोघांन बी बोलणे खाले पोरायसाठी पण म्हणल नको आपलं आयुष्य गेल पण ते दोन शिकले ना, ते जर पुढे गेले ना, त्यांचे डोके ते दोन्हीला चांगलं शिकवू या दोनच पाहू मग यांचे डोके असले तेत यांची हिंमत यांच्या दोघां साठी हिंमत लावली सारे गणं गोत सार बोललं आम्हाला. तुम्ही एवढेले काम करता आणि एवढेले पैसे लावीता का? आम्हाला अजून बी तोच आद्या आहे तरी म्हणतो नको जाऊन दे. पोरायच्या भवीतव्यासाठी. पोरा आमचं भवितव्य गेलं, पण पोरायच नाही गेलं पाहिजे. पण पोर हे असं करु राहिले, कवर लोक बोलणे खाता गनंगोताचे तर.
नाही नाही आता त्यांनला शेवटचा पर्याय सांगायचं.
आता दोन मिनट टेकलतर, आत्ता चालू झालतं लगी दोन मिनिटांमधी. घरच्याचेबी बोलणे खाल न त्याना घरचे बी म्हणते ते मग एवढाले शाळेत पोर शिकू राहिले असं होऊ राहिल एवढी कमी ते तर काय करत्याल. सारे असे उर्फटे बोलायत अन. कोणी कोणाचं निपात पण मग आपलं पाहातण कोणी बी आपल्याला अस वाटत आपलं भवितव्य गेलं पण त्यांच नाही गेलं पाहिजे त्यांचा विचार आपण करून राहिलो एवढं काम करू राहिलो त्यांच्या ह्याच्यासाठी. आणि जर त्यांनाच जाणीव नाही तर काय उपयोग काय आपला बी?
एवढाले काम करून बी
ते नाही करायला लागलेवर मग काय करणार तरी?
जाऊद्या ते कमीत कमी डोक्याचं टेन्शन तर राहीना याचेकडे गेलं का अन हा तुम्ही तर पोराला पोरीला लय मोठ्याशाळेत टाकल लय खर्च करू राहिले
ह
ते तरी आमचं टेन्शन कमीत कमी डोक्यातलं ताण कमी होईल रे. साऱ्याच्या मनाचं तरी समाधान होऊन जाईल गणा गोताच्या.
पोरच नाही करायला लागल्यावर, गनागोताला काय घेणं हाय तरी.
पण मग मग आम्ही सांगू ना, आम्ही जिल्हा परिषदला टाकलं म्हणून. पैसा वाचल ना त्यांचावाला.
ह
करणारे आम करणारे आम्हीच आहे, करणारे आम्हीच आहे अन पैसे काड करणारे आमीच हाय, पण त्यानी वाटून राहील तेवढंच की कोणाचं लग्न होईन, कोणाची माडीवर माडी बांधल्या जाईन.
चांगली मोठी चांगली मोठी माडी बांधा म.
मंग आत त लग्नाला अन माडीवर माडी बांधून ठेवू जाऊन द्या.
माडी बांधायला. नाही तर गरकुल भेटल्या गं त्यात.
ज्याचा फायदा होतो त्याचाच फायदा होतो काय आपल्या लोकाचं खर त्याला हिंड्या फिरायला ला गतं आपल्या माणसाला टाइम राहतो हिंडा फिराला जे हिंडण फिरण तोंड पाहून काम करत्या लोक.
तेत आहेच हे.
मग ते मोठ्या लोका य मागं निसतं गावात याचा कागद द्यायचा तर दहा वीस रुपये मागिते त्याचं द्यायचं तर हे करा ते करा. साध जरी जन्म प्रमाणपत्र काढाय गेलं तिथे घरपट्ट नळपट्टी वारायला लावीते पहिले.
ते तर हायचे ना आता या आमच्या पोरीचं काढायचं ना ती चवी असं झालं आता पहिल्यादा काढले आता डबल देणार नाही. त्याच्यात बी सरपंच बी नाही नीट सरपंच नाही ग्रामसेवक देत नाही.
आता तुमी डबल काढयला गेले तर आता तुम्हाला उजुळ नळप तुम्ही घरपट्टी भरा तव्हा तुम्हाला जन्मप्रमाण पत्र भेटल तो भरलो भेटत नाही.
हाव ना रिकामा डोक्याला ताण होई. त्याच्यावर निघुन येईल म्हटलं ते पाहिलं करून सनी ते आलंच नाही. परत ते काढलं एकदा का दोन तीन महिने येत नाही का दोन चार महिने चालत की काढाला डबल
खर्च किती लागतो? तो पण हे ना आता जाणीव धरयला पाहिजे ना यांच्या बुद्ध्या लहान होऊ राहल्या का मोठ्या होऊ राहल्या.
हम्म ते आता अभ्यास करीत नी माग.
ताण तरी ओव्हरलो घ्या या कामाच ताण घ्या का घरची बोलते त्याचा ताण घ्या का यांचा ताण घ्या.
हो
इड एक रुपये असला तर दहा वेळेस विचारला जातो यांला यांच्या याच्या आकली पाहिजे ना यांला काय घेऊन द्यायचं काय नाही आई बाप कुठलो पुरणार आहे यांला.
हां. जाऊं द्या म आता काय करणार तरी. जसं करा तसं करीतीन मग आता ते आपलं जेवढं कर्तव्य तेवढं करतो ना बास.
त्यांच्या त्यांच्या आजा आजीच समाधान आहे आजीच्या